हॅलो
हॅलो
आप हा
हॅलो काय नाही बगा भा आ भाज्या निवडत बसलोय बघा
होय पडदार झाला काय
हा आज बाजार असतोय आमच्या इकडं शुकुरवारी
तुमच्याकडे बाजार असत आठवडी बाजार
हा आठवडी बाजार असतोय
हम्म तुमच्या घरा जवळच आहे काय घर
काय
घराजवळच भरतोय का बाजार
हा जवळच भरतोय लय लांब नाही हाय जवळच हम्म हम्म हो असतय कि मोठा असतोय गावात तीन चार ठिकाणी भरतोय हा
काय तीन चार ठिकाणी भरतोय
हम्म होय गाव सिटी मोठी असल्या म्हणूनच
तरी किती भाज्या आणता ग आठवड्याला
आठवड्याला भाज्या असतात किं भरपूर असतात आमच्यात भाज्या डब्याला वगैरे लागतात ना हम् हम्म नाही म्हटलं तर आठवड्याला आठ सात आठशे रुपये चा बाजार लागतोय
चालतय चाल ते बाजार तू जा त्यास काय कोण जातय म्हणलं बाजारामध्ये
हॅलो
हॅलो कोण जात
हॅलो हा हम्म हा हा आई जात्यात बाजारला ओ मी कधी तर जात्या आई नस आई नसल्या तर मग जाते
हा हा हा ह मग सगळं आठवड्याच एकदमच निवडून ठेवता काय
होय पालेभाज्या कोथिंबीर वगैरे असते ते निवडतोय
हा आणि मग कशात भरून ठेवताय
अ प्लस्टिकच्या पिशवीमध्ये च भरून ठेवतोय
टिकत्यात भाज्या
हा टिकत्यात की चांगल्या टिकतात आता पालेभाज्या वगैरे क नाही असं लगेच करायच्या उद्या परवा असं पटकन करून टाकायच्या त्या खराब होणाऱ्या असतात ना
अग स्टीलच्या डब्यात जरी ठेवलं तरी छान राहत्या बघ
भाज्या होय
भाज्या ओ
अ कोथिंबीर तेवढी ठेवतोय आम्ही डब्यात बाकीच नाही आम्ही पिशवीतच ठेवतोय असं करतोय
हॅलो
हॅलो
हॅलो आवाज येईना ओ
हॅलो
हा
एद नाही हल
हॅलो
हो
हॅलो
हरबत का नाहीहा
हा ज हा ब्रेक वेलाला आवाज
लाग तेच म्हणलं लिंबू वगैरे पण डब्यामध्ये पण लई छान टिकतात
डब्यामध्ये काय हा हा
हा छान टिकतयात बघ मीर प
होय कसल्या डब्यामध्ये
प्लाॅस्टिकच्या ठेव स्टीलच्या ठेव कसल्या पण दे देट काढून ठेवली त नाही मिरच्याची तरी महिनाभर टिकत
हो डेट काढून ठेवायची व
डेट काढायची म्हणजे आ तोडून नाही काढायची ची वर्ण सोलून निघल्यासारखं निघते की नाही तेे टोपे घातल्यासारखं असते ते
हां हां
ते असं तसच काढायचं
हा
आणि ती डब्यामध्ये ठेवलीच का नाही महिनाभर त्या मेरेजला काय हो हतला का शलानयच म एकदमर फक्त डेटामु डेट नाही काढलं का नाहीत
हा हा हा हम्म हम आता बघतेय की ट्राय करते क लपत ठेवायला चालू
ज्या तर आम्ही त्या स्टीलच्या हच्यात ठेवतो आ का चुकून होय निवडून ठेक हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो